काय करेल जयश्री, झाला स्वयंपाक? कुठे जायचंय आज?
हू हा ना.
हाव का? येती का चहा घ्यायला? ये ना मग.
बर, मंग बाकी काय केलं काम आज?
काय नाही हो, शिवन्या दिसलीच नाही.
शिवन्या, खालच्या घरात गेली असेल ग. ती तिकडच खेळते जास्त वेळ, आज दोघंच घरीच होते दिवसभर.
हाव का? काय मग जेवण बिवण झाली की नाही?
स्वयंपाक करायचाय अजून, खिचडी करायचीच आहे.
हम्म झाले ना.
उपवास आहे का?
धरला होता ना, बारा वाजेपर्यंत. बारा वाजेपर्यंत फणस धरला का?
नाही ग मी नाही धरला मी सकाळी चिप्स खाल्ले होत आज
हां.
उपास मोडून टाकलं मी हा उपास मोडला.
गेला मोडून माझा उपवास. लक्षात नाही ग. चिक ह्यांना खायला.
हम्म.
सुनीलताई म्हणे मीठ पाय घेतला का?
चहा घ्या, जयश्री चहा घे ग.
बर बर.
काय करते?
शिवण्या आली का?
बाकी आरू कुठ गेली मग?
काय बसेल बठण म
हाव का, आरोहिची शाळा असेल उद्या
आज सुट्टी.
सुट्टी होती आज ह ना.
हम्म. काय चालुय आणखिन.
काही नाही ग चहा घेते बघ आता.
गहू आणले घरी?
ग आणायचे ना तुझे गऊ द्यायचे बाई मला.
आमचे गहू कधी ज आल्याला आत्ता दिणी
नाही आज उद्या देऊन टाकते ना.
नाही ना नंतर एखाद वेळेस आता एवढ्या कामाच्या गडबडीत नाही जमणार म झाला ब न्यायला
देऊन टाकते ना ग मला परत माळ तुला वा रून माळत नेऊन दे नाही वापीस ते प सचीला त गजबवर नाही का
घरी
विकायचे आहेत तुला बर बर.
तुमच्या याच्यात येऊन जाईल ना एक गोनी परत एक गोळी येऊन जाईल म्हणलं.
हा चालेल ना मंग तस कर...
हां.
तुझं माप काय होतं ते?
हां केलय ना.
पातील सवय नाही लई दिवसापासून शेतात गेले नाही आज शेतात गेले गहू सांगला नुस्ती कंबर दुखु लागली.
हम्म. घरी अराम चालू ये कीती दिवस आता?
हम्म आराम ये ना दिवसे
बटाटे काडाला ये बरं का. काढू ना पुढच्या हप्त्यात.
बर बर चालन म.
व्हईन ना. थोडे दिवस राहिले काम आता. हम्म.
गणभ- गणभाऊला पाठवून द्यायचं मग तिकडं.
आणि पाहिजे ना.
हाव बई.
सांगता येत नाही. चांगले निघु राहीले बटाटे बारीक ये. यंदा बटाटे साल नई चांगल. नई, तुम्हाला म्हणल व्हतं ना. बटाटे ते दुसरं आलं असतं काही बी, आणखीन बियाणे के पैसे नई त्याक नई मिटत्या
हाव ना.
चिप्स कराले बटाटे ये पापड करले बटाटे देन आला.
पापड करू लागालीय ना मंग मला जशी मला येत नाही ग पापड.
काय माहिती आता.
बटाटे घेऊन जाय पण मला पापड करू लागलेत आसी.
काम जर असतं तिकड त. रयवारी रहती का ब, रविवारी - रविवारी कुल नाय करायचे आम्हाला.
हाव का? गहू टाकले का?
नाही, या रविवारी ये ना माये तांदळाचे पापड करायची ये. म तांदुल बिंदु वाळू घालीले.
बरं ये बई.
आन रविवारी पापड करून घेऊन पुडच्या रविवारी उडदाचे मी नंतर निवांत काम आवरल्यावर.
रुद्र दिवा लाव बरं.
चहा पाणी घेतल्यावर
हाव बाई. कावाची मी वात पाहत होते वातस नई सापडली, म राहिला दिवा लावाची. आता खिचडी करनारे, स्वयंपाकाच लय जीवा आले, पोळ्या करायला मी ला चावी नई आमच्या आता पेटवि आसन नीट येईना नाही ग.
आली असत्याव ना? ऐक चांगली बारीक पठाची आमची आणयची ये नवीन. पण ती बी
फणस आहे
हम्म.. काय माहित काय व्हयली, खाऊन दाखव म्हणे.
तूला अस नाही भेटत, आता तांदूळ लय मस्त आले या वेळीस.
चालू करा ना मग, पुढच्या तुमच तुमचंच केलं
करू करू करू....
नाही तर नाही मग वळख सांगितली, माहितीच नाही कोणाला देत काय..
थोड थोडं थोडं घेतल त्याची नाव...
तस काही नाही आहे
हा करू ना.
सात आठ किलो तांदूळ दीलेले असत्या मुलाला.
मला तांदूळ उलट क्वालिटीची देते त्या हेन. ह हा.. म्या चाले रवीवारी कोन लाटून घेऊ आडीच किलो टाकेले दोघी जण कोणता
घरी होता म्हनलं दिवसभर.
सकाळी बालावाला उठल्या बरोबर हुरडा करायचं टाईम.. सत्सांगाला यायचं नाही का? सत्संगला.
आवाच घुमु रायला का काय?
हम् मला म्हणून तिकडं खूप बस इकडं नाही म्हणून
तेच ना कोणाचं बोलू त्याच्यात.
हम्म..
रात्री खिचडी केली अन् फेकून दिली कडईभर नुसत उलटीच झाली उळिन,
ह आम्हाला लागती खिचडी पण आम्हाला ना पातळ लागती.
नाही पाणी सारखी जाईल बाई
पाण्यासारखं झालं पाहिजे तेव्हा घालायला कडीपत्ता बाकी बारीक झाला गं हॅलो हा ना हे बघा ती बनून घ्याव वाट लागलं ते नाही बनत औषध नाही बनत केसांना लावायचं लांब केसांसाठी
आठ दिवसाणं कराच ना मग मी करते ना
हाव म्हणून केस छान राहते
कधी पासून लावती आता एक वर्ष झाल महिन्याला पंधरा दिवसाला हम्म पण डोळे लई आले ओ पांत्रे
टेन्शन बाईच्या जातील जास्त टेन्शन राहत का
कायच टेन्शन नाही सगळ्यांचं जवळ येऊ राहिले
ह वैताकच आहे ना ग सगळं आता कुरड्या करा खारुड्या करा घरी काम करा दारी पहा सगळं बाईलाच करायचं म्हणलं त्या बाईनं कुड कुडत मग प्रसादात पहिल्याच तडका नाही करायच कोणत्या पण माणसाला नाही असं वाटत का आपल्याला काही कारण
हाव
थाबां दोन मिनिटं दोनच मिनिटं राहिले एकच मिनटं राहिला ना फक्त आता
शिवन्या घेईल बाहेरण
शिवन्या गायब झाली अशिच गायब होवून
मोठी मम्मी कड
हो
हा त्यांच्या घरात हम्म तिला काही असं
तिला काय आरोही दिवसभर जेवली नाही ना पोरगी संध्याकाळी आल्यावर मग मम्मे मला लई भुक लागली तू पोळी नाही ठेवली मला खेळाच्या नादात दिवसभर जेवत नाही हा हो चाल जे किं मग जायचं आहे ना दर्शनाला मला तिकडं बोलू आपण नंतर
बर -बर